हॅलो
हॅलो हां बोला बोला हां हो हो येतोय. छान पक्ष्यांचा आवाज येत होता मला, पक्षी का आजूबाजूला?
हो मी झाडाखाली बसले आता.
हां मस
हां ज आता इकड पाऊस पण पडत नाहीये ना.
हो ना तेच ना त्या पावसामुळे तर सगळीकडे तेच प्रॉब्लेम झाला आहे.
हां ना नुसत
म्हणजे ग वातावरण पण छान होईल एकदम. ते पण आहे सगळाच प्रश्न आहे अर्थात शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांचं एवढं लेट पेरणी झाली तर सगळं लेट लेट लेट होत जातं ना.
हां नुसतंच नुसतंच आभाळ येऊन थांबलय बरं का ताई आणि पाऊस पण येत नाही.
आणि काल म्हणत होते आमच्या इकडे की पाऊस आहे आज पाऊस सांगितलेला आहे पण काही पडला नाही. फक्त एक सुरुवातीला पडला तो हां एक पंधरा एक दिवसापूर्वी तेवढा हां.
तेव्हा पाऊस पडल्यावर खूप जणांनी पेरण्या केल्या पण आता त्यांनला हो स्प्रिंकलर तेच लावून करावं लागायलय.
ते पण पाणी असेल विहिरीत ज्यांच्या विहिरीत भरपूर पाणी ते करू शकतात. नाही तर मोस्ट म्हणजे मोस्टली उन्हाळ्यात विहारी आटून जात पट नाही आता त्याच्यामुळे म ते पाण्याचं वाटतं खूप असं हं म्हणजे पा पाऊस येईल पाऊस येईल असं पण काही येऊन पण नाही राहिलाय तर आणि आमच्या इकडे तर असं झालंय पाऊस पडला तरी प्रॉब्लेमच होणार आहे आम्हाला ऍक्चुली सगळे रस्ते खोदून ठेवले त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम मिळणारे सगळ्यांना तेच नाही तर मग इतकं हे होऊन गेलेलं आहे सगळ्यांना आता ते सगळं काम चालू आहे ना आमच्याकडे सीनसपाची तर पूर्ण रस्ते सगळे खोदून म्हणजे असं खोदून ठेवले ते काम चालू ऍट ए टाम सुरू इकडे खोदून ठेवले
आमच्या घडात पण आज जेव्हा रस्ते चालू होते ना तेव्हा तेव्हा असच झालं होत सगळे रस्ते ते खोदले होते आणि पावसाळ्यात पण खूप झाली होती लोकांची
ते सगळंच प्रमाण वाटतं स्लीप व्हायचं आता फोर व्हीलरवाल्यांचं एक ठीक आहे पण टू व्हीलरवाल्यांना तिथे प्रॉब्लेमॅटिक होतं आता हे स्टुडंट व एक वगैरे जातात काही ऑफिसला ट्रॅफिक नको म्हणून स्कूटीनेच जातात बरेच लोक त्याच्यामुळे किती प्रॉब्लेमॅटिकच होणार आहे ते आणि ते सगळं चिखल सारखं होत स्लीप होतं वेगळं ट्रॅफिक जाॅम होतं वेगळं
आणि ते पूर असं पाणी वगैरे साटतं ते वेगळंच
पाणी साठतं आणि पाण्यामुळे ना खड्ड्यांचा अंदाज नाही
हा त्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतात खूप
भीती असते ना की हेच नाही ना तिकडे म्हणजे असा अंदाज नाही कार खूप खूप होतात असे माहित आमच्या इकडे सुरात खड्डा खोतला पूर्ण एक बस बसून गेली होती सिटी लची त्याच्या त्या खड्ड्यात म्हणजे एवढी मोठ्या बसलासुद्धा अंदाज नव्हता पण बरं झालं कुणाला लागलं नाही ते मग ते असं घुसले ना ते चाक होते तर ती पूर्ण बसच त्या खड्ड्यात गेली होती म्हटलं अजून तर पाऊस नाही काही नाही हो पण त्यांनाही काही काही कुणा लागलं नाही ते त्याच्यामुळे म तेच नाही आता हे पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी आणि ज्यांची झालेली आहे पाणी नसेल त्यांना तर पंचायतच आहे सगळ परत नवीन पेरणी ना सगळा खर्च नवीन
हो ना
बियाण्यांचा खर्च सगळ्याचा खर्च नवीन येतो आता जे मजुर करणारे लोक आहे पेरणी नाही म्हणून त्यांना काम नाही सगळंच विषय येतो कि नाही हम्म तेस म्हणजे सगळं चक्र पावसावरच अवलंबून हम् तेच ना तुमची पण शेती वगैरे
हो शेती आहे
म्हणूनच छान आवाज येत होता तुझ्या कॉलमल पक्ष्यांचा एकदम छान होता
आ आतमध्ये घरात जरी बसलं तरी गरमीच होती खूप फॅन जरी लावला तरी त्याची गरम हवा
पेक्षा उलटते मग बाहेरचं छान वाटतं थोडं आणि मग हां बाहेर थोडस बाहेर रात्रीच छान वाटतं हम्म ते ह
आणि एकदा ऍडमिशन ते झाल्यावर तर परत तिकड बाहेरच जायचंय मग त्यापेक्षा थोड दिवस हिकडंच राहिलेलं
आहेच नाही नाही तेच आहे ते तर आहेच सुटीतच मग चांगलं आई त्यांचं खाता येत अस ान ह खाऊन मग चांगलं असत
हा ना
हम्मम
आणि इकडं कसं गावाला ते आल्यावर सगळं फ्रेश फ्रेश भेटत
तो विषयच नाही गावात तर एकदम छानच तेवढ सुंदर वाटतं म ग त्याच्यामुळे जेव जेवढे दिवस आहे तेवढं हे करून घ्यायचं तेच नाही तुमचं आता कॉलेज कधी ओपन होईल तुमचं
आता कॉलेज सप्टेंबरमध्ये होईल हो
इंजिनिअरिंगच ऍडमिशन घ्यायचं होत त्याला काही एक्झाम वगैरे का राऊंड
आ त्याला एक्झाम नसते आता जे आमचे रिझल्ट लागलेले आहेत त्याचे त्याच्यावर अग्रिगेट ते निघालेलं असत मग आता रजिस्ट्रेशन होत आणि रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट ला
अच्छा
आणि मेरिट रिस् लागल्याच्या नंतर कॅप राऊंड चालू होतात
कॅप हा हा म्हणजे तं आपण ट्वेल्थच्या बेसवर असतो तसं डिप्लोमाचा वेगळा राहतो
हा डिप्लोमाचा वेगळा राहतो आणि इंजिनिअरिंग चा वेगळ राहतो
हा ते आणि बारा विवाल्यांचा वेगळाऊन जात तर बारवीवाले ना फर्स्ट इयर लाभेत ऍडमिशन आणि तुम्हाला डिरेक्टली सेकंड इयरला भेटेल ना तो राऊंड वेगळा राहत असेल ना
हा तो वेगळा राहतो
त्याबत
हा
पुण्यातच भरणार का सगळे फॉर्म
हा पुणे मुंबई पण ट्राय करणार आहे
मुंबईला पण तेचते मग मुंबईचं मुंबईच जास्त फस्ट जीवन आहे मला ना पुण्याच्या मानाने शांत हां पून त्याच्याने अज व्यस्त ते क मुंबई तर खूप फास्ट आहे सगळं राहण्याच कॉस्टली इकडे पुण्यात व्यवस्थित असेल म राहायचं वगैरे व्यवस्थित आहे ना कारण पुण्यात महागडच आहे तू
हो
तेे ना त क फ्लॅट घेऊन का होस्टेल आहे तुमचे
सध्या तरी आम्ही फ्लॅट घेऊन होतात आणि आता हॉस्टेललाच ट्राय करणार आहेत आम्ही
हो ना
हो
हॉस्टेल म्हणजे गव्हर्नमेंट तर प्रायव्हेटच
आता ते कॉलेज वयच जेट कॉलेज लागल त्या कॉलेजच हा त्या कॉलेजच जसं हॉस्टेल असेल हो
क्वालिटीते आता चांगले हसतच मिळते
हो
डिप्लोमा त्या काळी प्रवारानं घरला म्हणजे लेडीज फक्त लेडीजचं कॉलेज तेवढं एकच होतं उपरपरा न कररच
अच्छा
लोणी नाहीक प्रवारा नगर ते म्हणजे फक्त तर लेडीजचं कॉलेज तेवढं एकच होतं त्याच्यामुळे त्या काळी तर तिसं पूर्ण म्हणजे भारतातून यायची च्या मुली ॲडमिशन घ्यायला
आ
हा म हे पुण्याला कसं तेव्हा कन्सेप्टावते ना नको मुलींना पाठवायला बाहेर
हो आता पण आहे का तू कुठं तस
कुठे कुठे आहे म्हणजे ते आता ज्याच्या त्याच्या घराप्रमाणे पण लिटरली मग तेच व्हायचं की नाही नाही पाठवायचं असं मुलं हे असतात आणि मग त्यात मुला मुली मग ते तो विषय होता म तेव्हा आमचं कॉलेज मात्र फक्त मग तेवढं एकच होतं प्रायव्हेट होतं रे तेवढं एकच कॉलेज म्हणजे लिटरली काश्मीर वगैरेपासून ऑल ओ्हर भारतातल्या मुली होत टॅक्सी थब आता आता बदलले आहे भरपूर सगळं सगळं चेंज झालंय ना आता तीस बत्तीस चौतीस वर्ष होऊन गेले
हा ना
फॉर एक्झा आहे सगळं सिलेॅबस पॅटर्न सगळंच
हो सिलेब तर खूप चें झा
हो खूप चेंज मग आता त्यावेेळेस जो पिल त्याप्रमाणेच करतात ना सिलेबस आहेत आमच्या खूप खूप म्हणजे पासिंगच प्रमाणच एवढं कमी होतं ना
हो आता
सहा सत्
आता पास होतात पण ही होत नाही स्कोर होत नाही
होत नाही आणि तेवढं वाढलं आहे ना मेरिट
हो खूप वाढलंय मेरिट
आमच्या वेळेस काय केल तर लि लि सहा वर्षात सात वर्षात डिप्लोमा करायचे कमप् तरी जॉब होते तेव्हा एवढं इंजिनिअरिंगचे कॉलेजेस पण नव्हते ऍक्च्युली
हा हा हा
इंजिनिअरिंगचे कॉलेज तिितती आहे बापरे इ तेच ख खूप त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहेे ऍडमिशनचाही काही हे नाहीे हम्म तेच ना ते आता बरं आहे मग तुझं छान आहे कर एनजॉय सुटी म चाले चाले आताच होतोय आपला वेळ पण कलचा हो चालेल
चाले काय मग तुम्ही पण काळजीच घेत जावा
चालेल चालेल ठीक आहे
हॅलो